हा बोला.
हॅलो! आवाज येऊ रायला, का ताई?
हो हो येऊन रायला, झाले जेवण? हो आता झालं, तुमचं
हा म्हणजे, मायला राहिलं.
आमचेच जेवण. हो का तुमचं राहिल एकटीचं नाही, काम खूपच झाले तुमच्या होती चालू आता.
वावराची पेरणी गिरणी कसं काय, चांगलं चालूय?
हो आता काल पाऊस झाला, त्याच्यात दोन तीन दिवस झाले निदान बंद आहे.
हो आणि आता उद्याल ती, निनडोरे.
झालं तुमचं.
आता आज नाही आला तर, उद्या चालत नि दंडवररी. हा व ना? बाकी कसं काय चालू आहे, तब्येत पाणी चांगले? आमचं काम काय, मी पिंपरखेडे गेल ती बा गोट बनवण्यासाठी.
ह हा ह. चालू तुझं, काम चांगलं. काही दिवस बिझी राहावच लागत मला, जसे काम देत. बाकी सांगाय तुमचे. होॅलो!